हॅलो हा येतोय आवाज हा हा काय चाललं कशा आहे तुम्ही
मी मजेत
हॅलो
तुम्ही कश्या आहात
मजेते हा हा मस्त मज येत आता स्वयंपाकाला लागतीय हम्म हम्म कस गेला अधिक महिना
तुम्हाला कसा गेला हा तुम्हाला कसा
हा मस्त गेला मजा हा म गेला मंदिरात वगैरे गेल दोन तीनदा हम्म आणि ऊन भरपूर होत ना जास्त काही इथे आमच्या ते रामाला गेलो कपालेश्वरला गेलो रामाच्या मंदिरात गेलो कपालेश्वरला गेलो गंगेवर गेलो हो थोडासा असं फिरलो हम्म हा हा बाकी
चांगल झालं का देवदर्शन मग आज काय नाही रेसिपी आज अंड्यांची भाजी बनवते
हो का हा मलाही तेच बनायचं होत अंडे पण आणायला जायला दुकानात पावसाच येत होता क किती वेळ उघडायची पाऊस हो पाऊस उघडायची वाट बघितली पण तो काही थांबलाच नाही मग शेवटी मग हो चालेल ना आमच्याकडे हम्म हम्म अ
मग आता काय भाजी करता
मग आता रसपुरी बनवली आणि भजे बनवले
हा का
हम्म हम्म किती वेळ व वाट बघितली थांबतच नव्हता म्हंटलं मग म्हणाल घेऊ बनून घरातच काहीतरी हम्म हम्म
म्हणजे तुमच्याकडे रसा बरोबर पुरी करतेत का
पोळी पण करता पण मग आज पावसाचं छान वातावरण होत. मुलीना भजे खायचे होते, म्हटलं मग भज्यांसोबत मी पुरी बनवती म्हटलं मग रस. पुरी्् तुमच्या इकडे. कोणी काही काय ठिकाणी शिवायांचं भातपण शिवाया पण बनवता रससोबत.
हा शेवाय बनतात ना रसा बरोबर बनवत काहीला आवडत.
हम्म हम्म.
मला नाही आव
हा हम्म नाही आमच्या इकडे खाता बरंच हम्म.
हम् हम काही का ठिकाणी आवडते ना. असं आमच्याकडें पण खात शवाय रासा बरोबर.
हम्म हम.
हम हम
हा सां बाकी मग सुट्ट्यांमध्ये कुठे गेले.
बाकी काही नई. गेलो घरी बहिणी बहिणीची डिलिव्हरी झालीती त्यामु मग हम्म
हो का? हम्म हू हा तेवढंच चेंज थोडस एक दोन दिवस जरी गेलं तरी हम्म हम्म दोन तीन दिवस जरी कुठ जाऊन आलं तरी मी आईकडे गेलीती लासरा जवळ अ खेडगाव वाकत म्हणून म आईकड गेलीती चार पाच दिवस मग त्याच्यानंतर आईच आलेली होती, काल परवा म तिला फिरून आणलं बऱ्याच ठिकाणी, आमच्या इथ ते आम अ इथे सुंदर नारायण म्हणून मंदिर झालंय, छान मंदिर झालंय. मंग तिला फिरून आणलं तिथे सुंदर नारायण श्रीकृष्णाचं मंदिर ये णरे हम्म हम् पण छान झालंय, गंगेच्या कडेला खूप छान वाटत. गंगेच्या कडेलाय त्याच्यामुळे मग तिथे अस संध्याकाळ संध्याका जायला छान वाटत, हम्म हू
हा कोणकणते म्हणजे पुरुषला च का तिथं?
नाई नाई सुंदर नारायण म एक हो कृष्णाच वेगवेगळ्या मूर् त ठेवलल आहे त्यांनी आणि खूप मोठा परिसर ये, खूप छान ये लहान अ लहान मुलांना खेळण्यासाठी खूप छान वाटत तिथे गार्डन वगैरे बनवलेले आणि अशी वयस्कर लोक म लोक हो नदीच्याक कडेला हम्म हू, अ काय म्हणता?
आम्ही गेलो होतो ना मागच्या वर्षी ना
हा हा म मंदिरात नव्हते गेले?
हो पिंड ये ना एक मोठा शंकरा पिंडीचा
नाई नई ओ पिंड नाही मध्ये, हा येत ना आवाज हम्म
नाही हा बरोबर ये, आम्ही गेलतो, तिथं होत हा हा नाही उज्जैनला गेलतो ना आम्ही ते म आठव तिथं पंडवत मध्ये एक कृष्णाच मंदिर हो ते आठवल हम्म हम् ते पण असंच नदीच्या की हा गर्दी खूप होती, गर्दी हा गर म्हणजे आत मध्ये फोन नव्हतेे होती.
उ हू
छान ये तुम्ही गेलता का कधी ?
नाई त्या साईडला नाही कधी गेलो बर का, नाही नाही. नाही गेलो, चालल होत मागे मागे जायचं. पण नाही गेलो हम्म हम्
बरच लांब ये ना ओ ते तुमच्या काय चपात्या चालल्यात काय, का पुऱ्या चालल्यात?
नाही नाही पुऱ्या चालल्या ए एक बाजूला पुऱ्या करतीये, एका बाजूला बोलतीये हा हा
हा हा लाटण्याट्यात आवाज आला म्हणून म्हणलं चपात्या चालल्या
हा नाही छोटी क्लासला गेलेली होती ना, मंग तिला भुक लागली आल्यावर म्हंटलं मग गरम गरम घे बसून, म अभ्यासाला बसली का मंग उ खात नाही लवकर म्हटलं मग घे जेवण करून अस
हा मग काय ते एकदा जेवण केलं म्हणजे मग अभ्यासाला मोकळे.
हा हा तुमचे मुलं छोटे आहे का मोठे?
आमची छोटी आहे एक सिनियर के जी ला एक
हा का हा हा हम्म हम्
ते तर अभ्यास बसलेत बाहेर अभ्यास करीत.
हा हा हा छोटे असे तोपर्यंत काही नाही वाटत. मोठं झालंय का मग त्यांच रुटीन काय चेंज होऊन जातं ना. हम् हम्म हम्म हम् बरं चालेल मग. नाही आम्ही उशिराच बसत असतो. पण आज हिला भूक लागली म्हटलं मग घे बसून. नाही तर मग आठ साडेआठ नऊ नऊ होऊन जातात. नऊ साडेनऊ अस असं कधी कधी हम्म जसं आवरेल तस.
हा का तुमची मुलगी कितविला आहे?
माझी ना मोठीच आता ग्रॅज्युएशन झालं. आणि छोटी बारावीला आहे.
हा आता मोठी काय करती.
मग तिचं लास्ट इयर आहे ना... शेवटचं वर्ष आहे. हम्म.
कोणत्या साईटने होती ती सायन्स ने
नाही नाही कॉमर्स घेतलेलं होत.
हा आता काय करणार आहे ती पुढे?
ती ना साईड बाय साईड सी एस पण करत होती आता तेच करेल ती पुढे. आणि छोटी आता तिने सायन्स साईड घेतली. बारावीला आहे. आता बारावी झाल्या. बघू म्हटलं आता काय करायचं अजून तर काय ठरलं नाही.
हा मोठ्या चांगल्या मुली मग मनानेच अभ्यास करीत असते ना. म्हणजे बसवाव नसलं लागत असं हम्म
नाही नाही नाही नाही आता त्यांच त्याच त्यांचाच अभ्यास आपल्याला नाही कळत.
आपल्या माझी बारका लिहतंय लई ओरडाव लागतं त्याला सारखं. का अभ्यास कर अभ्यास कर.
हा हा हा नाही या लहान होतं ना तेव्हा पण नाही जास्त काही बोलाव लागायचं त्यांचे त्यांच्याच करायच्या.
हा का.
क्लासला जायचे ना मग क्लासचा होमवर्क राहायचा काही स्कूलचा राहायचा. पण मग बसाव तर लागायचच. बा जवळ बसावं लागायचं.
हा जवळ बसल्याने मग तेवढाच फरक पडतो.
ह हा हम्म बघग किती म-
नाही झाले अजून नाही
हो. हा हा काय म्हता हा? बाकी काय चाललं तुमच हो पुऱ्या झाल्या गॅस बंद करून टाकला. ह झालं झालं हा बाकी बाजारात वगैरे मग तुम्ही. त्याच भाजी एकदाच आणून ठेवता का मग?
हा रविवारचा आम्हाला बाजार असतो? मग रविवारी आणून ठेवायच. सगळ भाजीपाला तस आम्ही शेतात शेतजवळ येत त्यामुळे आमचं सगळं शेतातच असतं.
हो का हा हा मग काही बरचच शेतातच पिकत असेल?
हा बरेच शेतातच पिकतोय आणि शेतातलेच भाज्या आणतो जास्त करून बाजारात. म्हजे आपले कडधान्य वगैरेच काहीतरी- हम्म तूर भाजी आपलं बाकीच गवार मेथी. कोथंबीर वांग्याचे झाड खाण्यापुरत आपलं सगळं थोडं थोडं थोडं थोडं लावायचं.
हा हा असं काय मोठी पिकच घेता का म ऊस वगैरे
हा मोठीे तिकडच ऊस संत्राची बाग आहे सिताफळाची बाग आहे.
अ कसली भाजी?
संत्राची बाग
हा हा संत्राची बाग हा हा असं हा हा. हो का हा चांगलं आहे म.
हम्म. आणि आपलं जे खायला हा मोठीच पिकं घेतो आणि आपलं खायला छोटे- छोट्या भाज्यांचे लावायच अस वाफेनी- जेवढं पाहिजे तेवढं वांग्याची थोडीशी हम्म.
केमिकल च चांगलं का?
हा घरचच असं जास्त भाज्या नाही आणत आम्ही हिरव्या भाज्या तर शक्यतो आणतच नाहीत बाहेरून-
घरी
घरी जे बनन ना ह जे असेल ना त्या ऋतूत शिजनारी बाजारात त्याच खायच्या तेवढ्या मग बाकी कडधान्य- हम्म
हम्म चांगलं आहे ना माझ्या आईकडे पण असाच आहे बरं का त्यांची शेती आहे मग ते पण घरीच लावता-
हा मग ते असं बाहेरून आणल्या हो हम्म केमिकल पण असतना भरपुरायच म-
हो आता कस पहिले सका खूप प्रदूषण घा शेतकऱ्यांना माराच लागत ते औषध वगैरे-
हा ते पिकं पण येत नाही असं होतं जे मोठी असं जास्त प्रमाणात घेत त्यांना मारावच लागतं लागात ना औषध
हम्म औषध मारावच लागता.
तुम्हाला सगळं भाजीपाला विकत आणावं लागत असं ना
हो आम्हाला सगळं सगळं विकतच आणावं लागतं. हमी चालेल चल ताई छान वाटलं तुमच्याशी बोलुन. ह ते हो